हम््
हॅलो
हॅलो, हो येतोय बोला.
हा काय करता.
काय नाही आराम चाललाय.
आराम चाललाय कुठे गेलं का नाही फिरायला एवढ्या मध्ये?
हो गेली होती ना.
कुठे गेल्या होते्या?
अ पुना.
पुण्यामध्ये वाव काय काय फिरल्या?
अ तिकडे कात्रजला गेल ते्. तिकड गणपतीला पण जाऊन आले हो. गणपती व गेली.
मठचा गणपती वगैरे तिकडे का?
हो
हो मी पण गेले होते तिकड खूप छान आहे वातावरण आहे ना तिथलं
हो वातावरण छान आहे निसर्ग पण खूप छान आहे.
निसर्ग खूप छ आहे तिथ रांगोळ्या वगैरे ते पण किती मोठ्या मोठ्या काढ तात ना. मुली रांगोळ्या पण खूप छान असतात. देवदर्शन पण खूप छान होतं.
हो आणि तिथं मंदिर पण खूप छान आहे तिथं.
हा ते मंदिर पण आणि मी खूप म्हणजे छोटी होते ना तेेवा्हा गेले होते.
हो हो नाही आम्ही आत-
व कात्रजला गेले होते तुम्ही कात्रजला कुठे गेल्या होत्या?
अ कात्रज मध्ये आम्ही तिथं प्राणी संग्रहालयमध्येध्ये गेलो होतो.
आम्ही पण गेलो होतो. तिथं,
खूप सर्व प्राणी आहेत तिथे
हा सर्व आहेत वाघ हरणाचे पण खूप प्रकार आहेत ह तिथं,
हो
हरीण का म्हणजे आपल्याला म्हणजे मला तर आढळून आले होते की एक किंवा दोन प्रकारचे असतील पण तिथू खूप प्रकार आहेत हरणाचे छोटे मोठे
प्रत्येक प्राण्यांमध्ये प्रकार आहे तिथे
हा आणि प्रत्येक प्राण्याचे जे प्रकार आहेत, तिथं वेगवेगळे ठिकाणी त्यांना ठेवलेलं असतं म्हणजे, हरणाचे किती पाच ते सहा प्रकार आहेत ना तर पाच ते सहा ठिकाणी त्या प्रकाराचे हरण ते असतात. आणि अ सिंह पण वाघ, बिबट्या,
वाघ हचे पण वेगळेंच येत. हो पाहिला ना पांधर दोन तीन कलरचे आहेत दोन तीन कलरचे पाहिले आहे
हा ना
हो
बिबट्या, पांढरा वाघ आणि आपलं साधा वाघ लाल चट्ट्यापट्ट्याचा
हम्म
सिंह पाहिला पण तो झोपलेला होता अस पूर्ण स्पष्ट दिसला नव्हता बरं त्या्यावेळी आम्हाला हाती ते पण पाहिले ना.
हो आणि अ म्हणजे पुणेमध्येध्ये भरपूर फिटण्यास सारखं खूप छान आहे म्हणाला तसं
हा तिथ खूप आणि बंड गार्डन वगैरे तिकडे गेलेलं आहे का तुम्ही?
अ हो.
बंड गार्डन. ते पण खूप मोठं गार्डने. खूप छान वाटतं तिथं गेल्यानंतर. अजून कुठं कुठं गेलेलं फिरायला?
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
अजून कुठं गेलेलं म्हंटलं फिरायला?
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.